ह बघा कॉल तुम्हाला म्हणे पाच अजून व्हायचीच आहेत
क तुमचं
होय बघा माझ्या नंतर एकदा करून हो सविसावा आहे, एक बघा की अजून करायला लागलेच लागली मी
म्हणजे तुमचे पूर्ण बारा बारा सेक- मिनिटे झाले नाहीत का, का झाले?
दहादाचे झालेच बऱ्यापैकी एक थोडे चार हे झिरो - झिरोचे पडले आणि थोडे अं म्हणून होत असेल मे बी ह ना
मला सुट्टी आहे त्यामुळ मी कॉल करतेय. बरेच जणना मेसेज करते, कॉल करते, कोण फोनच उचल ना झाले.
नाही येते की,
आणि आता समोरच्यान करून दोघी जणी नवीन होत्या. तर प त्यांचे पहिलेच कॉल होते आणि त्या माझ्याकड त्यांना कॉल लागन झाला मग त्यांना म्हटलं तुम्ही लावा, मग मी लावते म्हटलं त्या म्हटलं ठीक आहे. मग त्यांचा झाला कॉल तर मग आपण त्यांना लावायला गेलो की त्यांना ते कॉलही घेत तेन झाला आणि त्याचा सर्व्हर इशु झाला आग नेट झाला कॉल झालाच नाही, म्हणजे त्यांचा झाला ना आपलाच झाला नाही.
हो नेटवर्क इश्यू पण खूप आहे आता हल्ली आता हम्म
आपण अॅटलिस्ट दोन - दोन तरी करूयात.
हो हो
कॉल म्हणजे म्हणजे माझे दोन होत्यात तुमचे दोन होत्यात. मग आता काय? नाही अजून घ्यायचं आहे, तुमचा झाला का?
झाला झाला
हम्म, मग कोणती रेसिपी जमते तुम्हाला छान?
आम्हाला होय सगळं, सगळं असते सुरू आमचं करायचं.
होय
चालू अस गोड तिखट घरी करतोय ना गोड करतोय हो हो बीटचा हलवा वगैरे छान असं म्हणजे नवीन नवीन असं म्हणलं तर नवीन त्यातलं ते हो तुम्ही कर, करत नाही तुम्ही? छान होतोय, खूप मस्त लागतोय बघा एक हा नाही खूप छान होते बघा करून एकदा की कर बीट वरती साल काढून किसून घ्यायचा
हम्म म्हणजे असं हेच म्हणजे कच्चच का?
कच्चाच की हा शिजवाय बिजवायचं का नाही. शिजु किसून घ्यायचं नंतर जर असं भांड्यात तूप टाकून ते कीसलेलं बीट घालायचं. ते पूर्ण चांगलं भाजून एक पाच सात मिनिटं भाजल्यानंतर मग साखर आणि दूध घालायचं हलवा कसा करतोय ना सेम तस साखर दूध खवा असेल तर खवा जरासा टाकला तरी चालतो नसेल तर ऑप्शनल आहेत हो एकदम जास्त टेस्ट भा आणि मग तूप जास्त घातलं की हम्म खूप मस्त लागतोय.
हम्म.
शिज एकदा एक दहा पंधरा मिनिटं शिजवलं ना चांगलं लाग ते मस्त भाजायचं मात्र चांगलं.
हम्म.
झालबा गाजरचा पण तसाच करतो.
नाही गाजरात
हम्म हम्म बीटच तसच करून पहाल छान होतोय. मग बाकी काय धपाट ते आपले हेच का असत रेग्युलर इडली आंबोळी हम्म तुम्ही काय करता वेगळं.
आम्ही वेगळं म्हणजे काय? अ तेच आपलं रेग्युलर हे चिचा पराठा. ते पण मग ह्याच्यावर बघून चीजचा पराठा सिमपल मधला अगदी हे नाही चीज चीज.
हा हा कळखी हा हा हा. आम्ही ते ह्याची सोयाची ते भुरजी टाईप करतो बघा सोया ते नसते का सोया चंन्कस हम्म म ते हा म्हणजे ते डायरेक्टखे पण घलतात मसाला घालून तेत नुसतं साधं भुर्जीसार ते पण करता करतो ते. हा जर असं भिजवायचं एक दहा पंधरा मिनिटं भिजतंय कि ते. दिल्यानंतर चांगलं पिळून ना मिक्सरला मिक्सरला लावून घ्यायचं. नाही बारीक करायचं नाही एकदा फिरवळू कि ते एकदम बारीक बारीक होत असतं.
हम्म.
टोमॅटो कांदा जिरे मोहरी आपण नेहमी फोडणी देतो ना भाजीला तशी फोडणी देऊन ते मिक्स करायचं. भुर्जी सारखंच होतंय सेम. हो अंडा ऊर्जा असते ना तशे होते तस होते ते.
हो ते म्हणतातच नाहीतर की बाबा सोया चंक्स मध्ये हे जास्त जे नॉन व्हेज खात नाही त्यांसाठी एकदम परफेक्ट हे आहे.
लगेच होतो ना पटकन होय. होय होय ते पण छान. होय ग होय पटकन होणारा ना मग डब्याला त्या पाहिजे गरम गरम चांगलं लागत ते अस हो.
अगदी खरं ये.
होय. हम्म बाकी आणि काय करता तुम्ही वेगळं अस.
बाकी आणिक वेगळं म्हणजे आता आपलं हे हमं हेच कुठली रे हं ढोकळा मुगडाळीची मुगडाळीची भजी हा बेसन पीठत बेसन पीठतस हो परत मुगडाळीची भजी मुगाच्याडाळीची भजी करते. हा मुगडाळीची पण करते आपले रेग्युलर तर करतोच आपण
हा हा हा वेगळं म्हणून हा मग ते काय भिजवून करायचं का? मुगडाळ मुगडाळ भिजवून डा दळून घ्यायचं का असं? हा हा
आणि नंतर मग त्याला हे करायचं अ भिजवून मग ते अ हे पा पाणी ही करून काढायचे थोडस जाडसर वाटायची काढायची आणि मग अ त्याच्यानंतर मग मिक्सर मधनं मिक्सर म काढतानाच थोडंस वाटलं थोडस पाणी घालून काढायची नाही घातलं तर चालतं म्हणजे कसंय त्या प्रणानं नंतर काढून मग त्याच्या मधे घालायचं आपल्या तिखट हळद, मीठ, अ थोडं धने जिरे पूड थोडा ओवा आणि कांदा आणि कोथिंबीर हा आणि असं मीडियम असं हे करायचं
पण हे पण पातळ बनवायचं नाही भजी सारखंच सेम ठेवायचं हा हा हं
छोटे छोटे करायचे
हं हं हो का आम्ही अ घेऊया हा होय हलकी असते
हलवा पण
होय हलवा पण म्हणता पण आम्ही नाही मी पण नाही कधी केला. मंम्मा काय पाहीजे?
आता तूप घातलं कनाय त खूप छान टेम्प्टिंग होतं म्हणे टेस्टी आणि हे
आंबाडीची ह आंबाडीची चटणी ऐकली परवा एक मला पण माहित नाही कधी मी पहिल्यांदाच ऐकली भाजी माहिती
आम
घेऊन येजा हाय का बघू
अंबाडीची?
आंबाडीची भाजी असते ना त्याची चटणी तिकडे ऐकलाय? नाही मी पण नाही पहिल्यांदाच भाजची वळ चटणी पहिल्यांदाच ती काय फक्त तळत हे करायची म्हणे भाजायचीच
होय
हम
नुसती भाजायची?
पिझ्झा? एकच मिनटं आ वो आई
हा
तो खाली आलाय बघा ओ हा बोला की
हम्
होय चटणी ब ऐकली आंबाडीची पानं खुडून घ्यायची आणि तव्यात भाजायची जरासं तेल टाकून भाजून त्यात मग लसूण, मिरची, आलं
हम्म
च घ म्हण मम खूप छान लागते म्हणे हो पहिल्यांदाचईल मी पण आपण भाजीच ऐकतो ना नेहमी हम्म आपण भाजी ते हे गोल हे करून किंवा ते हे करतो आपण घरगटा खतो हम्म तस नाही हो मी पहिल्यांदच ऐकलं मी पण
बघ
हो पालकचे पण छान होतात कि
भाजी बजी
भजी छान होतात की ते गरम गरम खायलाच चांगलं ना पण नंतर झा मऊ होतय प नंतर मग मऊ झालं की मग चांग लागत नाही ते
नाही लागत आता आपण जे कांदा पाजे करतो ती सुद्धा
कांद हो ती पण गरम गरम क्रंची असेल त्यावेळेच
मी तर करत करतच खातच
होय नंतर रालं
म्हणजे समजा मुला मुलांसाठी केले त्याच्यासाठी त्याच्या फ्रेंडसाठीठी केले
हा हा हा खात हो चालूच असत आपलं ते करत करत चाललेलं आणि नंतरट मग मिळत नाही ते होत नाही खत करत खायचं
ती केल्या ना तर कमीच वाटतात
कमीच पडतात हो ते असतेच
सतते न असतते बला
हम्म हम् नाहीच होय
तुम्ही हे करता का नाही मग चायनीज वगैरे काय
नाही काय नाहीस कुठले पदार्थ मग हे मॅगी आप नाही नाही चास्त नते घरी एकेकांच्या घरी खूप असतात पटलेट पण कुठलेच होत ना आमच्या सकाळी कस डब्याच ते संध्याकाळी पण जेवायला सगळे
पोह्याचे कटलेट पण करतात म्हणे पण मी एकदा, दोनदाच ट्राय केलं, पण खूप ऑइली होतात. ते पूहे असतने ओयब हो तात करल का पोह्यांमुळे कसं ते पाणी जास्त येते का ते तेल शोषलं जातं बघा जास्त
हा तेच तेल जास्त उडते पोहे तेलकट तेलकट हा ते पटाट्याचं वगैरे पण करतात म्हणतात सगळं वेगवेगळे पदार्थ
बटाट्याच तर ख खूप करतात आम्ही मी फक्त बराटे पराखे बटाटे वडे पराठ्याचे प दोन तीन प्रकार मी युट्युब वर बघूनच करते जना वेगवेगळे दोन तीन प्रकार पराठ्याचे हम्म मी छोटे छोटे रेसि बघून करत असते मोठ ेवटे बघून कुठे लक्षात ठेवायं
नाहीत कि होय ते तेवढ्याच बघितलं घरात तेवढ्या अव्लेबल असं ते पटकन करत
माझ्या एक दोन रेसिपी जरा चुकल्या
हो हा हा तेवढं सारच होते हा हा मग
असं परफेक्ट होत नाही हो
नाही होत जरा असं कमी जास्त प्रमाण
हा ढोकळ्याच पण तसं होतं माझा झालं
ढोकळ्याचं काय हे घालताना हिनो घालताना
इनोवालु मी इनू घालूनच करते मी तेच की ह्याच्या्यावर बघितलं होता ना युट्यूब वर
हा हा हा मी नाही कधी केला घरी ढोकळा हम्म इनो घालुणं चांगलं होतं ना.
हा इव्हन तांदळाचा पण छान होतो का तांदूळ आणि बाकी. तांदूळ भिजवायचे एक वाटी आणि बाकी सगळ्या. सग्याडाई अर्ध अर् अधी वाटे घ्यायची. हा सगळ्या तूर मूग उडीद डाळ हरवा डाळ मसूरडाळ सग्या अर्ध्या अर्धी वाटी
हा हा हा.
आणि ते सगळं भिजवायचं पाच तास आणि नंतर मग हा नंतर मग त्यानंतर मिक्सर काढत त्यामध्ये हिररी मिरची आलं सगळं घालायचं. आणि पर मग तेला हे ठेवायचं असं सहा सात तास ठेवायचं असं हे करायला असे होतं ना भजत ते आणि नंतर भुकत ह्याला लावाय ह्यायला लावायच पांढरा होतो. पछाणोतो. मस्त होतो आम्ही हो आम्ही बऱ्या. ह हो मी मी हो हो मी ह्याला करत होतो. ते हम क ल लग्नाच्या आधी करत होते आता मी बऱ्यापैकी ह्याचीच करते नाही नाही ह्याचीच करते बेसन पिठा ते भिजवायला आणि झाला वेळ कुठे असतोय.
हो नाहीच की नाहीच होतच नाही हो. हम् बघ हा. तुम्ही बघा कर परत करताय का मला कॉल एकदा
हा सां बाकी कॉल होऊ द्या पूर्ण मग मी तुम्हाला नाही स पूर्ण कट होतात कॉल तर म्हणजे कॉल होऊ देत पूर्ण
हा हा हा.
नंतर मग होते का बघूयात.
चालेलकी काय नाही नाही वालत हेच की चालू असतं आमचं
चालेू आहे.
फोट येतोय वाटत.
म्हणाला हो यायला लागला पण असू द्या. फोन आता एक तुमचा कॉल थांबा येऊ द्या. हा आपोप बारा मिनिट झा आपोप कट होत असतो फोन
होय हा हा ह बरोर चालेल चालेल हा हा. मी दहा दहा मिनिटाचे केलेत मग ते काय प्रॉब्लेम येते का?
नाही नाही बारा मिनिट झाला फोन आपआप कट होत असतोय. मला त्या ऍप मधलेचच